हॅलो.
हॅलो, हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा, बोल की गं काय म्हणत्यास?
जेवलीस का?
हो, जेवले बघ. तू जेवलीस? आज काय स्पेशल बनवलेलं?
आज अंडाकरी, अंडाकरी केलतं. ह.
होय. अरे वा! वा! वा! छान-छान. आज खूप दिवसांनी बनवलेस वाटतं अंडा
हो. लई दिवस झालं. आणि खाऊच वाटलं, होय होय होय होय. हम्म् हम्. काय कांदा, टोमॅटो घालतोय. बास, कांदा, टोमॅटो घालायचं. आणि आलं, लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घालून, ते सगळं ते बारीक करून आहे. कणी अं.. डायरेक्ट हाय नी होय. डायरेक्ट आहे कनी तेलात टाकायचं ते, चटणी मीठ घालून. हं, कांदा घालत नाही मी, कधी.
परत कांदा घालायचा काय त्या फोडणीला? नाही व्हय हो हो हो हो बरोबर आहे. त्याच्यामुळे ते एकदाच घालायच होय खोबरं वगैरे काय घालायचं. काय तेला
व वल्ल खोबरं थोडं घालायचं की, हम..
होय, बरं झालं मग आहे जा. काय अंडाकरी करी स्पेशल, आवरलं.. सगळं घरातलं?
आवरलं सगळं आता हे करायचं. हम्म, आवरुन लोटून काढून बेडून सगळं फार हम्म
हो होय होय होय होय तेच म्हंटलं काय चाललंय, बघूया
चालते. आता होय आता बब्ब्याचा बब्बा बब्बा आमचा पळतोय खेळतोय बब्बा हो. भरपूर खेळतोय, हात मारतोय. व्हिडिओ कॉलिंग केलं की, मम्मा मम्मा म्हणते. हम. हम्म, ता कुठे गेली म्हणतंय? ता कुठे गेली? आता कधी येते. त्या वटपौर्णिमा झाल्यानंतर गेली.
होय, ही कितवी किती वटपौर्णिमा तूझी? हा हा हा हा पहिली इकडं झाली का? हम्म हम्म..
नाही. तिथच त्यांच्या इथच होती वाटत बहुतेक,
त्यांच्या इथ काय हा ह ह म्हटलं कुठ काय केल्या बघूया. हम्म..
हो त्यांच्या तर पद्धत ल वेगळे्या असतात ग प्रत्येकांच्या हम्म्मम आता काय करतेय कुण असत आता दई बारकी वांड झाल्या पळत्या खेळत्या खेळायला आता दरुण हो सायकल नाही आवडते तिला आणि काय करत्या बेडवर बेडवरर चढायला बघते आता
होईक बापरीे हम् म आता खेळकर झाल्या ना
हय रडली म्हणून ती व्हिडिओ कॉलिंग केली आणि मला म्हणते ये ये ये असे हात करून या या या करते
करायचं
दवाड हो
हो आम काय आमची मम्मी भांडी घासायला बघ
हय
हो पाणी आले ना पटापटा
न मांडी घा झाला का भांड्या हलल्या या
होय घसायलागल्या
बांध क असल रे
हो आणि का नाही नाही आणि काय काकांना फोन केलेलीस काय
काकाचा फोन आता ते करायला आता ऑफिस आता ऑफिस ला आहे साडे नऊ ला येते होय नाही तीन दिवस ऑफिस दोन दिवस घरात ना करायच
दोन दिवस घरात बसाय करायच ऑनलाईन वर्क फ्रॉम होम दोन दिवस वय हा हा हा दमवत नाही काय मते मधी मध येत नाही पप्पा काय करायलाय
ह नाही करते बाबा म्हणते बाबा बाबा करतोय व लई ान आहे
मम्मीला काय म्हणतोय आई
आई आणि बाबा म
होय आणि त्या आजी आजोबांना काय म्हणत ते
त्यांना पण आजी आजोबास म्हणतोय
होय काय भारी अंतला मा आमा
मामा म्हणत नाही त्याला पनण्या्या म्हणते पनण्या ए बंड्या ते ती घरातली भंड्या म्हणतात ना मग त्याला तो बंड्या म्हणाल त्याला बंड्या म्हणाले येत नाही मतेव बन्या ए बन्या मारत
करतय वय अरे वा वा वा चांगली गष्ट आता बोलायला शिकलाय वाटतं
शिकला आहे आणि काय करतोय बाबा ऑफिसमधून आल्यावर आहे न बाबासनी कपडे देतोय हातात आणि घड्याळ जेतोय घड्याळ जेतोय
घेतली वाटत बाम बंड्यान
नव असं ऐक दार हे करतोय दाराला जाऊन आणि सायकल घेऊन चला म्हणते्या खाली
कुठं फिरायला कंपाऊंड मध्ये
खाली खाली खाली
कंपाऊंड मध्ये ना
नाही नाही नाही खाली गार्डन मध्ये खाली गार्डन मध्ये
होय होय काय फिरायला तिथे जागा असेल
का लई पाऊस पडाल तर लई म्हणजे लई पाऊस पडाल तर म्हणे आणि हे म्हणतेोय पा बाबापा म्हणजे पाण्यात बिजव चला म्हण तेो पावसात मग त्यांन काय केला जराईने हाताला
के असेल मग का किननी
नाही नाही नाही त्याला काय केला कि हाताला पाणी लावलं पावसाचं आणि चला म्हणतोय आणि चला म्हणतो ते होय
मग काय भारी काम आहे होय समाधान झालं तेच
लई सांगत होत त सकाळी म्हणाल तर ते पाऊस पडालाय चला बाबा बाबा उ उ करतोय चला म्हणतेय लिफ्ट जवळ जाऊन उभारतोय पाठी मग
मध्ये
लई भरपूर पाऊस पडायला आहे लई म्हणजे लईट
गॅलरी असशी सगळं असं ओपन मध्ये उघडी आहे सगळी गॅलरी
गॅलरी काय होय पोनमध्येध्येच आहेय गॅलरी त्यांची
म्हणजे तिथं असं बाहेर फिरत वर आची कॅलरी कशी त्यां भाड्याच घर होत तेव्हा अस पॅक पॅक होती ना म्हणून म्हटलं ही कशी आहेऐ
नाही नाही त्यांचं गॅलरी वेगळी आणि वरांडा आहे की फिरायला वरांडा हिरायला आहे क त्या त्यांच्या इथहीने त्यांच्या त्या फ्लोअरलाईने साथ आहेत अ नाही सातवी हा सातवी त्यांच्यात हम्म
म्हणजे सात वेगवेगळ्या अपार्टमेंट
हा आणि तीन लिप्ट आहेत तीन लिप्ट आहेत
हो एक काय
त्या एका एका प्रत्येक प्रत्येक टोअरला एक एक म्हणजे एक एकशे चाळीस आहेत हो एकशे चाळीस आहेत फ्लॅट आहेत त्यांच्या बिल्डिंगला
तिकडं काय सगळं हम्म लहान मुलं खेळायला ते न येत असतील खाली
होय पॉश येरे सगळा करता मस्त आहे हाय गणपतीचं मंदिर आहे ते हम् गणपतीचच आहे आणि शेजारी अरी एक महादेवाचं मंदिर आहे बालाजी एक मंदिर आहेाय पुढं बालाजीचं मंदिर आहे ते काय मी अजून बघित नाही बालाजीच ति जत्या कर मी एकदा पण गेलो नाही बालाजी मंदिर बघायला कसला आहे ते बघितलं नाही आता जाणार की आता होय होय होय होय होय हम्म अ मी आता देऊूला जाऊन आलो परवा आता आळंदीला एक जाणार आणि भीमाशंकर एक बघणार भीमाशंकर
भीमाशंकरला हम्म हम् भीमाशंकरला महादेवाचच आहे ना
होय खरं जंगलात आहे म्हणे ग असोली याय
कोणीतरी पाहिजेल तिथं.
नाही, गाडीत ना गाडीत जायच की, नाही मयू गाडीत न जायच की, गाडी आहे की आपली होय. गडीतन जायचं. शिर्डी पण तिथन जवळंचे नाई, शिर्डी हाय, मग शेगावला जायलायेते. तसं कस ट्रिप काढायला पाहिजेल ना. व्हय.
बरोबर, बरोबर, शेगावला जाऊयात की आता आपण, एक दिवस काढूयात की काढूयात. एक दिवस जाऊ.
ट्रीपला काढायला आणि जाऊया सगळी मिळून लई छान, क रेल्वेने जायचं, छान वाट रेल्वेन मजा येते रेल्वेन.
आता पावसाचा आणि छान वाटत असेल.
होय आणि कसं, रेल्वेेत कस, पाय दुखत नाही, फिरता येते ना असं. वम, तसं गाडी तर बस बसले की, एका ठिकाणी बसायला लाग ते गाडीत, सीट वर.
जरा इकडं तिकडं. बघायला येते, फिरायला येते, वॉशरूम ला जायला येते. वॉशरूम, हे आपलं बाथरूम वगैरे पण असते ना.
नाही सगळ्यात रेल्वेचा प्रवास सुख सुखकारक. एकदम छान, मला लई आवडते रेल्वे. रेल्वेचाच प्रवास आवडते, काय तर. होय हम्म, आणि काय हे नये त्याला. गाडी थांब, हे करा तस काही नाही, त्या गाडीत बसले की, स
जेवायच पण येते, जे होय सगळ येते, हम्म.
काय करायचं. जायला पाहिजे, एक दिवस सगळं बघायला, मी तर कुठं लांब गेलेली नाहीये माहितीये तुला.
होय क रेल्वे नाय णी. रेल्वेचा त्रास होत नाही ग, रेल्वेन काहीच, छान वाटते. तसं कसं यश टीच कस, अस वाश येतेय, कसलत हो, वा, वा.
कारण मग कस, रेल्वे म्हंटल्यानंतर थोडे तयार झाली, थोडे नाही, म म एवढी तयार तरी व्हाला पाहिे
पंधरा वीस जण पाहिजे, व्हय व्हय. आता एक एक बुगी, ब एक बुगी तयार करायचीये.
होय.
हम्म छान वाटते खर तेवढीे.
बरोबर आहे एका ह्याच्यात किती बसतात, ते सगळं जरासं कनी, अ आपला हिशोब करायला पाहिजे. हम्म म्हणजे, प्रत्येकाला खाणं, पिणं होय. मग किती, किती रुपये, प्रत्येकावर बसत्यात.
नाही जेवण, एक जेवण घेऊन जायचं आपण, जायचं वेळचं जेवण तेवढं घेऊन जायचं, आपण आणि तिथं शेगावात होय शेगावात गेलं की जे जेवण तिथं हाय, प्रसाद असतेच. शेगाव होय, शेगाव ला. हाय, शिर्डीला प्रसाद हाय, सगळीकड प्रसाद
खर तस मॅनेज करायला पाहिजे, आपली गाडी असली की, आपण कुठेही जाऊ शकतोय, तस ट्रेन न असलं बस न असल की तसं येतय त्या वळीच झाला पाहिजे प्रसादाच्या
आणि आपण काय करायचं रेल्वेत न उतरले नाही दुसरं आपल्याला किती वेळ लागतोय
बरोबर आहे ते जरा अभ्यास करायला पाहिजे त्याचा हम्म सगळ्यांनी एकत्र मिळून गेले ि जरा भारी वाटते छान मजा चालतल चल बाय ठेवया काय नंतर करते आता